हॅलो!
हॅलो!
हां बोल ना
हा बोला.
हो माझ्या इथं नंबर नाही दिसत का? युझर नेम दिसत- सॉरी युझर नेमच दिसता ना?
तो नंबर पण दिसतो पण मला वाटलं नाय दुसरा नंबर आहे म्हणून म्हटलं,
अच्छा अच्छा नाही कारण मी सेटिंग केली. केली न म्हणून मग मला नव्हतं माहिती की दिस- दिसत की नाही म्हटलं हो झोपला य तो
हा हा तेच म्हंटलं तुमच्याकडे कसं साजरा करतात मग नागपंचमी?
नागपंचमी म्हणजे एवढं काही नसतं आमच्या इथे आधी लहान होतो ना तेव्हा जायचो आम्ही. पूजेला वारूळाची तर किती- किचन -किचन वर असे जे मागं टाईल असते ना त्याच्यावर नागाचं चिन्ह वगैरे असं बनवायच आणि त्याची पुजा करायची किचन किचनची आणि कानव्हले वगैरे हे बनवायच कारण तावा‌ नाही ठेवत त्या दिवशी आता ह करता, म्हणून वारुळ्याची पूजा वगैरे नाही करत आणि उपवासही नसतो आमच्या इथे.
आमच्या इकडे एक बत्तीस शिराळा म्हणुन गाव आहे इथं.
हम् हम्
अ म्हणजे आमच्या पासून थोडं लांबच आहे पण कोल्हापूर पासून जवळ आहे. तिथे नागपंचमीला प्रत्येक, प्रत्येकाच्या घरी म्हणजे ते आपले मदारी तेच नाग काहीतरी हे करतात ना पाळतात.
हम् हम्म
त्यांनी सगळ्यांच्या घरी नाग घेऊन येतात. म्हणजे रिअल नाग आपले त्या दिवशी.
ह हा
आणि त्या गावामध्ये खूप मोठ्या नागपंचमी साजरे करतात खूप मोठ्याने.
हम्म हम
आणि आमच्या इकडे तस आमच्याकडे म्हणजे एवढं असतं की बाबा गावातल्या गावात हा तेवढे नॉर्मल पण त्या गावामध्ये खूप मोठ्यांना अशी नागपंचमी साजरे करतात.
हो का इकड तर नागाला बघूनच घाबरता हं हं.
हा प्रत्येकाच्या घरी नाग आणायचे त्यांच्या नंतर त्यांना थोडा वेळ त्यांना दूध पाजायचं हा ते, पूजा करायची म्हणजे त्यांना नमस्कार येन करून म्हणजे छान असतं, असं बघण्यासारखं मोठे मोठे सांउड सिस्टम असते.
अच्छा आणि ते नाग पाळलेले असतात, म्हणून ते काही करतही नसेल नाही का?
हा पाळलेले असतात ना ते नाग त्यामुळे त्यांनी नाही काय करत. आणि आता कसं त्यांना सगळ शिकवलेलं असतं नाही का. किंवा बाबा हे असं करायचं तसं करायचं ते म्हणून-
हो हो
हा त्यामुळे एवढा नाही काय प्रॉब्लेम येत.
म्हणजे खूप काही गोष्टी ते पाहण्यासारख्या आहे या गोष्टी आम्हाला इकडं नाही पाहाला भेटत. हो का इकडं पाहिलं म्हटलं तर नागाला घाबरत, ता नाही त मारायला सुद्धा
आता तुमच्याकडे कसं नागपंचमीला ते कानोले ते करतात. आमच्याकडे तसं बेंद्राला म्हणजे हेला बैलपोळा. बैल पोळा पण आमच्याडे दोन- पद्धतीचा असतो कर्नाटकीय बेंदूर आणि एक महाराष्ट्रीय बेंदूर म्हणून दोन असतात. मग आमच्या इकडे बऱ्यापैकी सगळे लोक कर्नाटकी बेंदूर साजरा करतात. आणि, हा आणि एक मिनिट आणि महाराष्ट्र म्हणजे तिकड कोकण भाग पूर्ण येतोय जास्त-
हम्
म्हणजे तिकडे तिन महाराष्ट्रीय बेंदूर साजरा करतात, मग कर्नाटक बेंद्रराला काय करतात की सकाळी म्हणजे बैल- आ ते चिखलाचे बैल असतात छोटे छोटे
हो
ते बैल घेऊन यायचे घरी, मग त्याच्यानंतर बैलांची पूजा करायची बैला- पूजा केल्या नंतर त्यांच्या वरती शिंगात घालायला आपले चकले असतात ना
हो हो
त्या गोड चकल्या करायच्या गोड चकल्या त्यांच्या शिंगात, खालून दिवस संध्याकाळी पोळीचा नैवेद्य करायचा.
अच्छा! पुरनपोळीचा?
पुरणपोळीचा नैवेद्य करायचा आणि, पुरणपोळीच नैवेद्य करून म्हणजे त्यांना पोळ्या चरायच्या म आमच्याकडे जे तात आता आमच्याडे सगळे शेतकरी असल्यामुळे सगळ्यांच्या घरामध्ये बैल असतातच म्हणजे, म्हणजे थोड्याभर लोक सोडली तर असतातच. आणि आमचं खेडेगाव आहे, त्यामुळे भरपूर जणांच्या बैल असतात. म त्यांनी त्या दिवशी बैलांना छान म्हणजे अशे आंघोळतीन घालू त्यांना थोडं येशील तेल पाजायचं. त्यानंतर, हा त्यांची मस्त पूजा करायची त्यांचे शिंग ते आशे कलर देऊन त्याच्यानं तर वेगवेगळ्या प्रकारचे अशे वस्त्र त्यांना परिधान करतात. म्हणजे त्या दिवशी त्यांचा दिवस असतोय, ते त्यांना छान सजवतात. म त्याच्यानंतर संध्याकाळी चार नंतर आमच्या गावमध्ये मिरवणूक असते बैलांची.
हम्म हम्,
हम् म्हणजे ज्यांची ज्यांची सगळ्यांचे बैला आहेत, त्यांनी बैलं घेऊन यायची मस्त त्यांची मिरवणूक काढायची.
हो म तसं सेम आमच्याकडे पण असत ना.
हा मग आमच्या घरी मग प्रत्येकाच्या घरी त्यांच्या त्यांच्या दारात जातील त्यांनी म त्यांना पाणी घालायचं बैलांना. पूजा करायची त्यांची नमस्कार करायचा त्यांना म्हणजे छान अस ते असं बघायला म्हणजे हे सगळं आता सिटीपेक्षा खेडेगावामध्ये सगळं बघायला मिळतं.
हो आणि अं कर्नाटक की जे म्हटले ते कसं करता?
कर्नाटकी बेंदूरच आम्ही साजरा कर ते महाराष्ट्र बेंदूर नाही.
मा सेमच असतं, सेमच असतं हे महाराष्ट्रामध्ये पण सेम आसच करतात हो.
होय का?
हो,
हा म्हणजे आमच्या घरी तर आम्ही, कर्नाटकी बेंदूर साजरा करतोय कोल्हापूरमध्ये पण सहसा लोक कर्नाटक बेंदूर च साजरा करतात.
हम्म- हम्,
हम्म, महाराष्ट्रीय बेंदूर नाही, बऱ्यापैकी साजरा करत.
म्हणजे आमच्या इकडे ना हा असं रथ वगैरे पण असतो. आणि अं स रात्री वगैरे असं काही कार्यक्रम असतो, हं अ ते काय म्हणतात? त्याला अ शब्द नाही आठवत ते मला ते नाचता वगैरे तमाशा, तमाशा स
हं, हा, हा, हा, हा
हम्म, तिथे खेड्या गावांमध्ये करता, कारण माझ्या आईनं त्यांच
असं म्हणजे वर्षाची यात्रा गावाची ना असं असतं.
हो आमच्या इथं अ धुळ्यामध्ये म्हणजे एकवीराचं मंदिर आहे ना. हो तिथे असते. नवरात्रीन मध्ये असते हो.
आमच्याकडं खूप छान सा आसं साजरे करतात. बैल पोळ्याला तर असं म्हणजे बघण्यासारखे मस् स्त बैल त्या सजवलेले आसतात म्हणजे तेंनी रोज शेतात काम करून आसं म्हणजे बाबा ती पण थकलेली आसतात. मग एक दिवस असं त्यांचा असतोय, म्हणजे त्यांना असं काही काम लावत नाहीत काय नाई त्या दिवशी. मस्त त्यांना सजवून हा मस्त त्यांना सजवून ते छान गावामध्ये मोट त्याम मिरवणूक काढून, पुरणपोळीचा नैवेद्य करतात.
आणि अ बैलानमध्ये कॉम्पिटिशन पण हो
हां बैलानमध्ये म्हणजे ते हे आपलं शर्यती. म्हणजे पळण्याच्या शर्यती ते न आसतात मोठ्या प्रमाणात आसतात गावी. म्हणजे खेडेगावामध्ये सगळं बघण्यासारखं असतं. आता नागपंचमीला पण किती छान असतं. तर आसं सगळं म्हणजे फिरायला जायचं ते वारूरला जायचं हे सिटीमध्येध्य नाही ना बघायला मिळत.
नाई नाई आणि म सिटीमधे मेन म्हणजे वारूळच पाहायला भेटत नाई.
हां हे कसं खेड्यामध्ये माहित असतं की बाबा हा इथं वारुळ आहे.
हम्म.
ते आसत सगळ मग तिथं सगळे बघायला जातात कि बा हा खर साप आहे काय. काय पण नसतं ती तिथं वारूळ मध्ये आसं म्हणजे कि बाबा कंटिन्यू नसतात. जासतील पान संध्याकाळच असं तेन असंतय. दिवसभर त्यांना पण आन्नाच्या शोधामध्ये त्यांनी बाहेर जातात ना.
हां हां
मग ते छान आसत सगळं बघायला तेन, तुमच्याकडे पण याच पद्धतीने सग, साजरा करतात ना?
हां बेंदूर करतो. बाकी हे नागपंचमी वगैरे नाही करत.
मग गणपती तेन?
हां बाप्पाच करतो ना.
हा गणपतीच पण छान असते, कोकणामध्ये जास्त करून गणपतीचा मोठ्यान असतं सन.
हम्म हम्.
हम्म म्हणजे गणपती घरी पूजा करायची त्यांची. हम्म गावामध्ये पण मोठे गणपती आनतात.
हो आम्ही पण म्हण जे पूर्ण आम्ही जिथे आमच्या इथे जेवढेही बसतो धुळ्यामध्ये आम्ही पूर्ण पाहिला जातो बप्पा.
होति का?
हो आणि कार्यक्रम पण खूप मोठे मोठे असतात ईकडे. अ म्हणजे हो हो म्हणजे जनजागृ ती वरून अ असं काहीतरी ऍक्टिंग वगैरे ह्या गोष्टी टेवलेले असतात हो ड्रामा वगैरे हम.
तर असं मोठ्या प्रमाणात म्हणजे, बगायला तेन छान आसतं आसं सगळं वेगवेगळं.
हो आणि खूप हो. गेल्या वर्षी मोदकचा गणपती होता. म्हणजे असं भरपूर गोष् हो
हा.
म्हणजे हातामध्ये असं मोट्ट मोदक वगैरे तसं बालगणेश म्हणून वगैरे हा
म्हणजे एवढे जास्त गणपती बुजण्यापेक्षा. एक गाव हे गणपती पाहिजे असं मंडळाचे.
हा
हा म्हणजे त्याच्यामुळे कसं होत की बाबा म्हणजे पोल्युशन होणार नाही,
हो आणि मेन म्हणजे आता मातीचे गणपती येत नाही असा विषय असतो.
हां आणि गणपती सण का साजरा करायचा की बाबा म्हणजे माणूस कामामुळे असे थकलेले असतात, कि बाबा एक चार दिवस कुठल्या तरी सणामुळे एकत्र येऊ देत, त्यांच्यातले संवाद वाढू देत म्हणजे त्यांचे सगळे भेट होउदेत म्हणूनच, सगळ सण साजरा करतात, पण माणसानी सगळं त्याच म्हणजे पूर्णच बदल घडून आणला त्याच्यात
हम्म हम् हम्म हा ते तर आहे तस जात हे महादेवाचं जे मंदिर असतं ना ते पण ठीक ठिकाणी बाणतात म्हणजे, जवळवच्या कॉले म वगैरे असे आणि
आता इथे पण गणपती पुजतात जागी जागी जागी पण असं नाही की बाबा आपण एकच जर गावात गणपती पुजला तर सगळे लोक तिथे येऊ शकात तात, कि त्याच्यामुळे हा म्हणजे त्यांची भेट होऊ शकते, बोल होऊ शकतंय, सगळ्यांच्या एकोपी
तू गाव तेच म्हणून एका ठिकाणी असं बोलतोय तू पण धुळे सिटीला मोठ आहे,
हा आमच्या नाही त्या सिटी लेव्हल चालतं पण गाव लेव्हलला आता आमच्या गावामध्ये कि एवढं पण मोठं नाही, कि बा हा नर्मल आहे पण तिथे आमच्या गावामध्ये, दोन गणपती असतात, मग एक जरी गणपती असला तरी पण चालतय ना. एकच होता गणपती आधी आमच्या गावामध्ये, आता एक दहा आठ दहा वर्ष झाली की दुसरा पण गणपती चालू केला तेणे
अच्छा
हम्म, म्हणजे एक गणपती असला की कस सगळी माणसं एकत्र येऊ शकतात, सगळे आता असं झालं की रोजच्या व्यापमुळे व्यापामुळे कोणच एकमेकाला भेटत नाहीत. या सणांच्या मु माणसं एकमेकाला भेटतात, म्हणून हे सण साजरे करायचे असतात.
हम्म आणि अ नवरात जत्रेमध्ये पण देवीच तसच असतं, माझी आई स्वतःबसवत होती देवी वगैरे बाहेर
हा
ह् ग्राउंड मध्ये आणि सगळं मग पूर्ण कॉलनी वगैरे येतात.
हो का!
हो तिथे गरबे वगैरे खेळता परत